हॅलो
हॅलो हा आ आवाज येतोय हा
बरं चहा अन् ते झालं?
चहा झाला बघा आता जरासं कुकर लावायला लागलोय
लवकर
हा तर मिस्टर जेवत्यात ना सात साडेसात पर्यंत
हा हा
त्यामुळे जरा लवकर लावायचं कुकर होऊन गार व्हायला पाहिजे असं हे
आमच्या तर सहा वाजता करतो छोटा सयपाक सहाला घालतो नाय हम् सहाच्या पुढं चालू करतो स्वयपाक मग अर्धा तास आहे म्हटल तो पर्यंत बोलून घ्यायलेत
हा हा हा हा म ते दो कसं हो ते तुम्ही दोघी तिघे असल्यामुळे चालतय व
हम्म होय दोघी तिघी
दोघी करतो मी आणि आमचे जाऊ करतो जाऊ करून घेत्या वरचं
हा
मी करतो भाकरी चपाती किंवा भाकरी असलं तर मी करतो दोन्ही
हा हा हा नाहीत नाही ते बरं पडतंय म्हणजे कसं एकानं हे केलं दुसऱ्यानं केलं आटपतंय ना पटकन
होय लवकर होतय आणि भाकरी न चुलीवर करतो संध्याकाळी आणि सकाळचं तेवढं काय गॅस वर करत्यात
हा हा हा हा हा हम हम
काय काय आणि म्हणताय काय? तुम्ही काय एकादी रेसिपी वगैरे सांगणार आहे?
सांगतोय कुठली
हा हा सांगा की चालेल की
सोयाबीनचे
स काही पण सांगा
बरं आपण साधी बिर्या बिर्याणी कसं करतो की नई आपुन तसच करायचं एक कोमट पाणी करून ते शाखार बिर्याणी भिजत घालायचं आणि को हा सोयाबीनच
हा
सोयाबीन ते पाकिटमध्ये मिळतंय ते घ्यायच सुट्ट मिळते ते घ्यायचं नाही ते भातात घालायच मिळतंय पाकीट मध्ये
बर
फ्लॉवर राईस अन् मिळते ते घ्यायचं ते एक गरम पाणी करून कि नाही कोमट पाण्यात भिजत घालायचं दहा भिजलं का नाही चांगलं भिजते मऊ होतय मग एक पा चार पाच कांद परत एक दोन तीन टमॅटो
हा
कापून परत मिरच्या एक चार
हां
आलं लसूण कोथमीरची पेस्ट जरा करून घ्यायची कांदा चांगला भाजला का नाही एक तेल एक तीन किंवा चार चमचे घालायचं मग तीन चमचे घातलं पहिला खडा मसाला घालून घ्यायच
हां
लवंग प्रत्येक फुल अस फूल तमालपत्री दालचिंण जरा जराच घालायचं लई घालायचं नाही फक्त वासा पुरतं ह मग कांदा एक चार पाच आपण अस लांब लांब बारीक कापून घ्यायचा कांदा
हां
कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा भाजला का नाही टमॅटो मिर च्या दोन्ही घालायचं दोन्ही बी चांगलं भाजून घ्याययच असं म्हणजे तोंडाला लागू नये असं एकदम चांगलं भाज्या सारखं भा. हा रस जरा मीठ टाकून हाय की भाजायचं, म्हणजे लगेच भाजतं मीठामुळे जर मीठ टाक पण भाजलं पण चांगलं भाजतय, भाजायचं चांगलं. पर नंतर जरा हे आलं लसूणची पेस्ट ना आपण केल असतं ते जर. घालून चांगलं भाजून घ्यायचं, मग गरम मसाला भाताचा. बिर्याणी भात, शाही बिर्याणी मसाला मिळतोय कि नाही? ते घालायचं शाही बिर्याणी मसाला आणि जरा धना पावडर.
हा.
आण जरा गरम चिक कणच किंवा कशाचा बी मसाला असतोय कि ते जरा घालायचं चविपुरतं. आणि हळद.
हं
हे जरा घालू आहे की नाही चांगल हलवायचं, पाणी जरा गरम करायला ठेवायचं त्यातच.
मसाला सगळा एकजीव करून घ्यायचा.
हा एक जीव करायच पाणी घालायचं त्यातच पाणी जरा उकळलं क नाही मग तांदूळ. ते सोयाबीन घालून चांगलं खालवर करायचं, मीठ घालायचं. कुकर ला करायच भात छान होतो कुकरला म्हणजे वाफ आतल्या बाजून हे झालं तर तो भात मऊसूत छान होतय. हम्म कुकरला घालायचं परत मीठ को तिंबीर ते सगळ त्यातच घालायचं.
बरं.
घालून टोपणी एक लावून एक तीन शिट्ट्या दिल्या का नाही भात छान होते फडफ
हा हा हा, हा हा हा हा.
पाणी आपल्या अंदाजनें घालायचं.
हम्म हम्म हम्म, हम्म हम्म.
त्याला किंवा एक तांब्याला जरा जास्त घातले तर बास होतंय.
हा हा हा हम्म हम्म, हम्म हम्म हम्म. सोयाबीनचं कस, सोयाबीन अजून कधी खाऊनच बघितलेलं नाही आम्ही कसलं लागतय ते.
छान होते सोयाबीनच बीर भात तेन आम्ही कस शाकाहारी खायचो, गुरवार किंवा कस तर अस असल का नई, हा तू मसाले भात. तेन करायचं असलं क नाही मग ते शाकाहारी बिर्याणीच. करून बघतो, नुसतं जर ते पुडीतलं भातातलंच आणायचं तेच चवील छान लागत. तय भाताच्या पुडीतला एक दहा रु पेला पुडी मिळतीया, डिसप. घा कांदा टमॅटो जरा कोथिबीन ते न घालून चटणीत घालून केलं तर बिलेई छान होते सुकं.
हा हा हा, ह ह ह नाही कर त्याच सोयाबीनचं सोयाबीनचं. पण आपण कसं, असं मटण चिकन हेच सगळ असतय सारखं.
आमचं ते बी असते सारखं आमचा वार जरा पळतात एकजण एक एक जणी म्हणून एकने. कोण शाकाहारी खातेत त्यांनाला बी करायचं.
हा हा हा हा
असं अस शुक्रवारी जरा असलं की शुक्रवारी पुन्हा मांसाहारी बी आणत्यात आमच्यात साखकार बी कराय लागते दोघी सासू आमच्या आहेत की नाही दोघे बी खहीत नाहीत.
हा हा हा
आणि मग शुक्रवारी जसं चिकन देऊन शनवार लागतो म्हणून आमच देराजा चिकन आणतात. मग चिकन बी करायचं आणि ते बी दोन्ही करायच असं होते. आणि मुलं कस जास्त करून मवसाारीच खातात माझे.
हा हा हा.
जास्त मांसाहारीच आहेत सगळे.
हा हा, हा ह.
दोन्हीकडे बी दुकान आहेत चिकनच माशच त्यामुळे कि नाही जास्त मांसाहारीच अस सवय सवय, तिकड तू भावाकडे गेलं की क आई सारख्या आणत्या आम्ही गेल क सारखं आणून चिकन सपक तेन करून प नाही जर ते केले तर बी चिकनचे सिक्टीफाय छान मिळतंय तिकडं. शंभर रुपयाला शंभर ग्रॅमच मिळते, तर छान मिळते.
हा हा
चवल छान असते तिने घेऊ मग आई येत आणि दुकानवरून घेऊन येत्या. मुलासनी दोन भाकरी करून दिली की नाही दोघासनी एक एक भाकरी करून घालतो. कंपलसरी सकाळी एक एक भाकरी चालवतो संध्याकाळी एक एक भाकरी चालवतो.
हम्म हम्म, भाकरीच चांगली चपाती पेक्षा पण
करीच खात्यात, चपाती जास्त करून खायला बघत नाही चपाती कवा तर मग ते सॉस तेन काय तर असल किंवा भाजी भाजी असल्या की गुंडाळून हातात देतो मग ते खातात बघत बघत.
हा हा.
भाकरी असली क भाकरी गुंडाळून खात नाहीत, मग ते चारवायच लागते.
हा चपाती आता आमची कस तर ती. टिपिन ला चपातीच हे होतय ओ, ला द्यायला लागत्या.
हा अन मुलासनी.
मुलांना स्कूलला, घरात असलं कि मग जरा खात्या तसं.
आम्ही दोन टाइम हे मुलासून भाकरी चालवतो तर शाळेत जायच्या टाईमाला त्यांनासनी बी तेच मग. चालवणार चपातीच आम्ही सकाळी कसं दोन्हीत. टाइम सकाळी एक टाइम चपाती भाकरी दोन्ही करतो. मग संध्याकाळच कस भाकरी असत्या?
रेस हा हा हा, ह हा.
संध्यायकळीचं तेवढं भाकर तेवढंच करतोस आणि काहीच राहत्यात चपात्या एक दोन तीन मग तेच तिघांना दोन्ही टाईम चपाती लागते.
हा हा हा हा.
मग त्यातलेच राहिलेत तर तेच गरम करून जरा देतो चपाती.
हम्म हम्म हम्म हम्म.
करायचं सगळ्यांना
होय जास्त लोक असली की कसं म्हणजे बरं पडतंय. म्हणजे कुणाला काय करणं पण होतय ना ह्याला हे बाबा त्याला ते असं.
हम्म काय तर वेगवेगळं केलं तर बी सगळे खातात. मग का तर आठवड्यातून मग काय तर वेगळं जरा करायचं.
हा.
काल पनीरच भाजी केलंत.
हा दोघच असल्यामुळे कसं होतंय, केवढं करायचं आणि केवढं ठेवायचं? मग ते करण्यापेक्षा कसं मग बाहेर ना खाऊन येउया चला.
होय ना असं तर, होय.
आमची वहिणी त्यांचं तसं तरी वहिणी करते आमची ति बेग आणि स्वयंपाकमध्ये हुशार आहे. कायतर कायतर वेळवेळ टाकून देत्या. आमची मुले जर गेली तर मी काय बी असं खायला मागितलं की नाही. जर काहीतरी वेगवेगळं करून द्यायचं. केव्हा घरातच ब्रेड, चीज ते आणून ते करून देत्या.
हा हा हा हा.
ते सगळं करून देतात ते वेगळं
हा हा हा हा.
स्वयंपाक बद्दल हुशार आहे हा सगळं करत्या म्हणजे ते तर डि मार्ट मध्ये मिळतेच की स्वस्त आणि चांगलं. ते घेऊन येतात डी मार्ट मधून सगळं ऐकदमचं लागलं का नाही मग घरात म कसं लागेल तसं करून देतात.
हम्म.
हम आमच्यात पोहा आई ते नाश्ता विष्टा काही करत नाहीत. नाय दुपारचं जेवतातच.
होयं आमच्यात पण कसं आम्ही चहा बरोबर सकाळी फिरून आलंय की जरा काहीतरी खातोय. साडे दहाच्या दरम्यान अकरापर्यंत ही जेवत्यात.
हां हां.
मग मी बारा साडेबारा साडे अक अकरा कधी माझी कामं आवरते ना, मी जेवते.
हा आमच्यात ना टायमिंगच असते, मी कसं बाकीची सगळी नाश्ता करतात. साडे दहा अकरा वाजता नाश्ता करत्यात, दुपारी एक दीडला जेवायचं. संध्याकाळचा नऊचा टाइम आहे.
हा नाही नाश्ता केला की कसं एक दीड असंआमचं आता कस होत नाश्ता केला की जेवायची आम्हाला भूकच राहत नाही.
होय त्या जेवण बी राहतय आणि नाश्ता बी
हा मग नाहीच हयांनी तरी काय माहिती आहे का काय पण तुझा नाश्ता दे
हम्म
नाश्ता केला की जेवतच नाही, तेवढाच नाश्ता. मग त्यापेक्षा ती अर्धी भाकरी खाल्लेली परवडत्या. असं होत आणि मला कस आहे नुसतं न का ते धड पोट भरल्यासारखं बी वाटत नाही. पोट रिकामं पण नाही असं होतय सगळं.
हम्म एखांद भाकरी खाल्लेली बी चांगलं वाटतं पोट भरल्यानं वाटतंय. त्यामुळे काय टेन्शन नाय.
हा त्यामुळं कस आहे नाश्ता म्हणजे केव्हा तरी करतोय असं नाही असं नाही. पण आपलं रेग्युलर शक्यतो कसं जेवणच करायचं.
हा लन्च करतो आम्ही, नाश्ता काय तर काहीतरी वेगळं करतो. रोज कायतर उडीद वडा किंवा इटली, आंबोळी
मग ते आमचं कसं मी आधी मधी आधी मधी कसं, तीन चार दिवस गेले किंवा आठवडा शनिवार रविवार असो, म हे असलं की नाही. मग करायचं जरा आणि कसं केलं की मग सगळ्यांना पाठीमागे खुलं आहे, पुढं खुलं आहे. समोर आहेत म ते सगळ्यांना दयायसारखंच होतंय ना असं हा हा घरात सगळे अस त्यात मग ती पण कसं काहीतरी केलं की असतंय आपलं आमचं म्हणजे चांगली आहेत सगळी अशी.
होय बरं असतय तसं आस
हा नाय नाय अन् आम्ही पण कसं मी पण कर त्यानं कस मग जास्तच करतोय काही पण असू देत मग केलं की सगळ्यांना द्यायचं
ते कसं असतय कोण बी आपण सयपाक केलं कोणतरी पोट भरून खाल्लं कौतुक केल तरच बरं वाटतंय ते नाय गो चांगलं झालेय म्हटल तर खालत तर तिचा हाऊस वाटते करायला
हाऊस वाटत्या आता पावभाजी करायचं म्हणून परवा फिरायला गेल्यावर ढबू फ्लावर हे आणलय बाकीच सगळ साहित्य आहे घरात खरं मी आणलं नी हेनी मुंडी घेऊन आल्यात आता काय करायचं आणि मुंडी कसं मग मी खात नाय हेनी एकटेच खातात
हा हा
मग ते दोन तीन दिवस ते खात्यात ते त्यांचं त्यांच ते त्यांना आवडतय चो लागतय मी काय म्हणते तूम्हा तुम्हाला आवडतंय की नाय तुमच तुम्ही खावा तुम्हाला काय कोण नको म्हणत नाय मग ते मला कसं हा माझ्या एकटीसाठी मग ते काहीतरी आपलं काहीतरी भाजी एकच करायची ती दोन टाइम खायची
आमच्या घरी नाही आम्ही कोण सगळे मी खाईत नाही मटन तेन मास बी जास्त करून खाईत नाही जरा काहीतरी चवीला जास्त असले तर तेवढंच कधीतर खातो
हा
सारखं नाई कायतरी नदीची मासें ते बी चांगलं असल तरच नाही तर नाही खाईत अन समुद्राची तर मासा आम्ही कवा काय घेत नाही
हा हा हा हा ह हम्म हम्म हा हा हा
बाकीचं काय जास्त आम्ही खायला बघत नाय
हा हा नदीचे मासे म्हणजे खूप चांगले खरं तर
होय नदीच्या माशा सारखं चांगलं कुठलं दुसरच मासा नाय आणि आमच्या तसं बारीक ते तेनं सोडल कनाय छान लागत चवीला कटरना जर आमटी केलकी नाय छान लागतात
होय ते म बारक्या छोट्याच त्या चिंगळ्या परत ते उळवूळ्या
हम्म चांगल लागतात
तें असं बारीक करंगळी सारखा असं बारीक बारीक असतात बघ आणि नुस ते वूळवूळत्यात इतकं छान त्याच हे होतंय
होय ती वाघपट्ट्या मासा असत ना वाघपट्टा परत छान छान असतात मासे नदे